हॅलो नमस्कार कशी आहेस?
मी बरी आहे तू कशी आहेस?
त काय चाललंय?
काय निवां तू?
काही नाही बघ अ फिरायला जायचा विचार चालला होता. बाकी तुझ काय चाललंय? नाही ग. अ असं फिरायला जाऊ वाटत होते. तू सांग ना कुठे जाऊ?
अं आता तसं बरीच पुष्कळ ठिकाणं आहेत पण आता तुला कुठला आवडते ते तुच्यावर आहे ना, तुला म्हणजे तुझं बजेटनुसार आणि अ तुझ्या म्हणजे किती आहे, त्या ह्याच्यावर तुला तुज्यावर हाय ते.
हो हो ते पण बरोबर आहे. तुला प्रवास करायला आवडत का?
हो आवडतो ना खूप आवडतो. मी आथाई मध्ये जाऊन आले. म्हणजे अं काश्मीर ला नंतर भोपाळ ते जय जगन्नाथ
अरे वा! खूप छान.
हा तिथं मी म्हणजे जाऊन आलो तिथलं सगळं म्हणजे तिथलं बघून आले. तू कुठ गेलेली?
मी महाबळेश्वरला गेले होते. पण आता काश्मीरला जायचं तयारी चालू होती. पण काही अजून तयारी इतकी झाली नाही.
हम हम हा हा. हा.
अग घरात बसून खूपच बोर होत हा कंटाळा येतो. प्रवास केला की मन शां आनंदी होतं ना
हा तू म्हणजे अ हा काश्मीरला तू जाणार असशील ना तर तो विमानाचा प्रवास आहे. कारण विमानानच जावं लागणार आहे. आणि तू भोपाळला पण छान आहे ग. बघण्यासारखं मंदिर जय जगन्नाथ म्हणून हाय म्हजे अ विश् श्रीकृष्ण ना च रूपच हाय.
हो का अग मला बर्फ वगैरे खूप आवडत म्हणजे बर्फाळ
पुढच्या महिन्यात जातेस का? कारण पुढच्या महिन्याना बर्फ पडतो ना
हो का नक्कीच म मी ठरवेन पुढच्या महिन्यात जायचं
हा हा कारण ते म्हणजे बर्फ पडताना गेलं, तर ते म्हणजे छान ह्या दिवसात कसं तिथे एवढं काय नसतंय, म्हणजे बर्फ जास्त तुला मिळणार नाही थोडासाच मिळेल. पण तू त्या दिवसात गेलीस ना, म्हणजे पुढच्या महिन्यात हिवाळ्यात किंवा असं तर बर्फ सगळीकड बर्फ आणि ते वरून पण बर्फ पडतो.
हो आणि अग प्रवास केला की नवीन गोष्टी पण पाहायला मिळतात, शिकायला मिळतात.
हो हो नवीन लोक आणि बाहेर पण कळत आपल्याला म्हणजे ते कस राहतात लोक आपल्या इथं कस आहे त्यांच्या इ कस आहे म्हणजे आता आपण इतर म्हणजे इकडच वातावरण आणि तिकडचं वातावरण फार फरक पडतो.
बरोबर अगं अ जिकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृती बघायला मिळतात.
हा हा हो हो वेगवेग वेगळ्या संस्कृती त्यांचं राहणीमान त्यांचं खाणं पिणं
हो
फारच फरक असतो. आणि जे तिथ मिळत हे आपल्याकड मिळत नाही. आपल्याकडे मिळतं ते तिथं मिळत नाही, आणि त्याची मजे म्हणजे त्याची गोडी थोडी वेगळीच.
बरोबर, तुला डोंगर जास्त आवडतं कि समुद्र जास्त आवडतो?
समुद्र. डोंघराला एवढ्या वर कोण चढणार.
पण मला डोंगर जास्त आवडतात हिरवळ, थंड हवा, आणि धूप.
हां, ते आहे के थंड अं हावळियट हवा किंवा हिरवळी लं समुद्र हे ते. ते बा आहे पण डोंगर चढायचं म्हण ट्लं कि हा हेच्यात- जरासं अवघडच वाटते ना.
हम्म अगं, पण पावसाळ्यात तर डोंगर आणखी सुंदर दिसतात. म्हणजे पुढच्या महिन्यात तर खूप झाडे, हिरवळ, अशी थंड हवा, धुकं येऊ लागेल. मग खूप मजा येईल फिरायला. जायला तिकडे.
हम्म, हो-हो पण तशी काळजी पण घेतली पाहिजे. कारणआप पाऊसा, पाऊसाळ्याचा महिना त्यामुळ पावसामुळंस् अ घस् करण्याची शक्यता असते.
बरोब
आणि तसा खूप त्रास पण होतो ना म्हणजे भिजलं जातो त्यामुळं सर्दी हे ते असं आहेच पण जास्त घसरण्याचं डोंगर व बा डोंगरावर चढायचं आणि ते हे सगळं बघायचं म्हंटलं तर घसरण्याची शक्यता असते म्हन्तं काळजी घेतली पाहिजे.
हो ना, अगं तशी तब्येत ही ठेवा वेलागते
हां ते पण आहे, तरी सुुद्धा घसरण्याची भीती असते ना. त्यामुअ जरा जपूनच, जर गेलीस तर आं. बाकी मग अजून तुझं ठरलं नाही का कुठं जायचं?
नाही गं, बघूया ना आता तू म्हणलीस ना, की काश्मीरला पुढच्या महिन्यात जाऊया. आपण, अ तुला माहित आहे का? आपण पण जाऊया.
आपणं
आपण कुठे, असं हरी- काढूया.
आपण आत्था जर एक ह्या महिन्यातच होत असेल तर म आपण स् समुद्र किनारी जाऊया. हम्-तुला माहित असे माहित असेल ना कुठलं म्हणजे, काय छान आहे कुठ ह्या दिवसात?
अगं, मी आय ना गोव्याला गेलेली. तर तिकडे बागा बीच वगैरे हे सगळं खूप मस्त आहे. म्हणजे तिकडे बीच- खूपच प्रसिद्ध आहेत. तिकडे जायला आवडेल का तुला?
हा चालेल. कारण आता किती उकाडा आहे. मग मस्त वाटेल तिकड. ठीक आहे, जाऊया. मग तू काश्मीर आणि- ते जाणार आहेस ते कधी जाणार आहेस तु? म्हणजे तू - फ्रेंड्स वगैरे जाणार आहात का तुम्ही?
तर -जमणार नाही.. बघू घरातले काय म्हणतात त्याच्यावर ठरवेन
अच्छा अच्छा ठीक आहे. ठीक आहे. बाकी?
नवीन जागा पाहिली की मन भरून येते.
हा- नवीन जाग्या जागे मधे आपण जाऊन भेट देऊन आलो ना की, आल्यानंतर फ्रेश वाटत एकदम. जातानाचा उत्साह आणि तिथं बघितल्यानंतरचा उत्साह आणि आनंद काही वेगळाच असतो ना?
हो बरोबर.
हा.
बाकी? तुझ स्वप्न- बघूया ना. तुझ स्वप्न, कुठल्या ठिकाणी जायचं आहे? म्हणजे तुला, कुठे जाय- ते असं कायम वाटत.
मला असं- बीच म्हणजे, मला एकदा तरी असं गोव्याला जाऊन यायचंय.
हो. का अगं, तिकडे खूप खूपच मस्त वातावरण - स्त
तू जाऊन आलीस का?
हो. अ- समुद्र काठी, खूप बघण्यासारखे तर भरपूर बीचेस आहे. समुद्र आहे- परत याच्या व्यतिरि- तर ऐतिहासिक
हो का आणि मग त्यांचं जेवण जेवणामध्ये काय म्हणजे त्यांचं स्पे अ प्रसिद्ध असं काय आहे खाण्यासारखं
खाण्यामध्ये म्हणशील तर मासे हे सगळं नॉन व्हेजच तिकडे प्रसिध्द आहे
हां हां हां हां अच्छा अं आणि काय म्हणजे आणि अ आणि काय तिकड प्रसिद्ध असं म्हणजे तू जाऊन आलेस म्हणून विचारते. आणि काय- काय तू कुठले कुठले म्हणजे ठिकाणं बघितली तिथली म्हणजे मला जास्त फिर फिरायला लागणार नाही ग म्हणजे, तुझ्याकडून कसं ठिकाणांची माहिती मिळाली तर मी ते ते ऍड करू शकते ना म्हणजे ते ते घेऊ शकते. ते ठिकाण आणि बघू पण शकते मला जास्त फिरायला वेळ म्हणजे मिळाला तर ते पण बघेन ना मी म्हणून म्हणते.
हो अगं तिकडे ना बागा बीच हा खूप प्रसिद्ध आहे. संध्याकाळी तिकडे खूप गर्दी असते पण खूप मज्जा येते नंतर अववगडा फोर्ट एक आहे समुद्रच सुंदर दृश्य दिसते ती! तिकडून दुधसागरचा एक धबधबा आहे तो पण पावसाळ्यात खूप सुंदर दिसतो अंजुना बीच आहे ते अंजुना बीच तर खूप शांत आणि सुंदर आहे. बघ मग तुला कुठे जायला आवडेल.
हो हो
ठीक
चालेल चालेल मी जर गेलेस ना तर हे सगळं! तू सांगितलेली ठिकाणं मी नक्की बघेन.
आणि आणि आप आपल्या पण ट्रीपचं काय प्लॅन करणार होत. तर म्हणजे करणार असशल तर सांग मला तस मग मी तयार आहे यायला
चल भेटू या नंतर.
हो हो
धन्यवाद